हा हॅलो नमस्ते मॅडम बोला
नमस्ते ह काय करताय
कायनाय बघा निवांत बसलोय आत्ताच आमच्याकड लग्न होतं घरातच
हा हा हा हा
तर ते झालं सगळं शांत वा आता झालंय बघा सगळं निवांत बसलोय
म्हणजे शॉपिंग वगैरे झाले का असं
शॉपिंग नेलं ह शापिंग झालं लग्न सुद्धा झालं किती टेन्शन महिना र बाप रे बाप खरच ज्वेलरी आणायचे ते मे कफे साड्या शॉपिंग नेहमी शॉपिंग च चाललं होत बघा तुमच्या इथं
आमच्यां इथे पण तसच आहे हा त आमच्या पण असंच असते आमच्यामध्ये पण म्हणजे हल्दी सा ती वेगळी साडी आणायची मेंदी रसम सा हे वेगळे आणि अ लग्नाची वेगळी आणि रिसेप्शनची वेगळी म्हणजे पाच साड्या मी पण घेतली तसं मॅचिंग मॅचिंग म्हणजे आमचं काय असं हे होतं ना की मॅचिंग ची घ्यायची सगळ्यांनी करायची तर आम्ही स म्हणजे असं ठरवलेलं की आम्ही सगळे एकत्रचच म्हणजे मॅचिंग घेऊ तर आम्ही सगळं ह हा हा तर तो बर वाटते ना म्हणजे असं काय आजकाल ट्रेडिंग मध्ये चाललंय ना आजकाल हा थिम केल्याव हो म काय आता पण महाग झालंय ना इतक्या काय करणार पण
सगळ्या गोष्टी खूप महाग आहेत
आणि तसं बघायला गेलो तर एन्जॉयमेंट तिथंच असते आपल्याला त्यासाठी हे की नाही
साड्या ज्वेलरी किंवा हेअरस्टाईल वगैरे मेकअप ह हेच खर्च आहे आप बाकीच काय आता गोल्ड तर खूप महाग झालं गोल्ड तर घेऊ नाही शकत आपण मग जे आहे ते आर्टिफिशल ज्वेलरीज घालायच्या आम् पण तसच केलंय नाही छान वाटते म्हणजे प्रत्येक वेळेस नवनवीन घालत करत्यात ना गोल्डचं म्हटलं तर कस गोल्डच्या वस्तू सगळ्या आहेत पण नेहमी नेहमी तेच घालून कंटाळ येतो ना माणसाला मग नवीन अस काही घालायच असेल तर आर्टिफिशयल बेस्टच आहे ना आणि मेकअप पार्लरवाल्यांच पण किती खर्च वाढलाय तीन तीन चार चार मेकअप आपल्याला करावे लागतात पण खर्च किती दोन अडीच हजार शिवाय ते मेकअपवाले पण येत नाहीयेत
हा नाही अरे नॉर्मल मेहंदी पण नाही काढत आजकालचे लय लोक
मल मेहंदीना
हा मग ते पण आपल्याला ते करावच लागत म्हणजे आपलं काय ते ट्रेडिशनल ए ना
आधी हा आधी कसं घरातल्या एका व्यक्तीला तिला जर येत असेल तर ती व्यक्ती सगळ्यांना काढत होती पण आजकाल तस नाही बाहेर मेहंदी वाले बोलावले जातात आणि मेंदीचा प्रोग्राम केला जात हळदीचा प्रोग्रम वेगळा केला जातो आधी कुठे होत्या ह्या सगळ्या गोष्टी
हा
किती अफाट खर्च चाललाय आधी एकाच ह्याच्यात असं एवढं डेकोरेशन वगैरे करत नव्हते पण आता प्रत्येक गोष्टीला डेकोरेट करायचं सगळे थीम नुसार तयार व्हायचं मेकअप वाले बोलवायचं. आणि मेहंदीवाल्या बाहेरून आणायचे. किती पूर्ण हात भरून पाय भरून पाड भरून लोक मेहंदी काढतायत. ज म्हणजे जिथं दिसत नाही तिथ. तथ पण लोक मेंदी काढतायेत मग हे गोष्ट चुकीची आहे ना एवढं पण आती पण कर आ आती चाललेय आ
आधी कसं लिमिटमध्ये करत होते. पण लोक आता नाही आणि जेंट्स लोक याय लागलेत काढायला लेडीज लोकांची संख्या कमी झाली आहे मेहंदी. काढणारी पण जेन्स लोकं लोकांची संख्या वाढलिये हे योग्य नाहीय ना आपल्या पोरी आप कधी कुणाला म्हणजे असं आपले भाऊ घरातले किंवा वडील हात पण लावत नाही आपल्या पोरींना पण सर्रास ते जेंट्स लोक येतात हाता पायावर त्यांच्या मेहंदी काढत बसतात. आपल्याला पण ते योग्य वाटत नाही ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. लेडीजनीच येऊन मेहंदी काढायला पाहिजे हे जेंटस लोक मला तरी योग्य वाट तिथं तर जेन्स लोकच येतात.
हा नाही आमच्या इथे पण अजूनपर्यंत आलं नाही आम्ही लेडीज नच इन्व्हाइट केलोय. पण म्हणजे कुठ कुठे कुठे ना तरी ते म्हणजे जास्तच हे करतात. की बाबा आम्ही ना म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायचे मला ट्रेडिंग मध्ये करायचे. आम्ही जेन्सच बोलव आम्ही आम्हाला असच काढायची म्हणजे अस असं असते ना. त्यांच्या मध्येय की म्हणजे बाबा मला तो म्हणजे बर काढतो तो चांगला काढतो. मला त्यांनाच बोलायला जायचे म्हणून ते पण आपल्याला काय कुठे पण पैसे देऊ. काडायशी असं.
ह आपला विचार आहे पण आपल्या घरात आपण आपले वडील किंवा त्या आपल्या पोरीचे पप्पा भाऊ असं त्यांना कधी टच पण करत नाहीत. पण ते लोक गुडघ्यापर्यंतची मेहंदी काढून घेतात गुडघ्यापर्यंत कोण बघणार आहे. खाली नॉर्मल आपण एक पायापर्यंत ठीक आहे पण गुडघ्यापर्यंत मेहंदी लावतात. तिथे शोल्डर पर्यंत येतात माग पाठीला लावतात आणि टॅटू काय आता टॅटूच पण ट्रेंडिंग किती चालय. पाठीवर काढतात कुठ कुठ कमरेवर काढतात काय हे. योग्य वाढत का ह्या लोकांना गळ्यावर इकडे ह शोभत का तुम्हाला करायच्या गोष्टी तुम्ही करा तुम् जेन्स कडे जाता कुठ पाहिजे तिथं तो तुम्हाला टच करतो. ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि आपणच म्हणायचं जेन्स लोक चांगल्या नाहीत आपणच त्यांना पुढा. आपणच पुढाकार घेतो की चला मला टच करा काढा इथं काढा तिथं काढा. कुठे नाहीत त्या गोष्टी करतात काय बोला .
हा तेच तर ना आणि म नंतर बघा आता हल्दी मध्ये पण म्हणजे खूप चांगलं असं वाटतो आहे की नाही हेल्थ.
हो हो हळदी डान्स वगैरे असतो हळदी असो. त हो छान वाटत आहे आपण आधीच्या रूढी परंपरा फक्त अ काय बोलतात त्यांना कि फॅन्सी फॅन्सीकडे चाललोय आपण आधी नॉर्मल फक्त हा फ फॅशनकडे चाललं. आधी फक्त घरात हळदी लावायचं करायचं पूर्ण म्हणजे बॉडी सगळे हळद हळद व्हायची. पण आता नाही नॉर्मल मेकअप केलेला असतो ना जास्ती हळदी चालत नाही. एलर्जी आहे म्हणतात माझं मेकअप खराब होईल बोलतात आधी कसं पूर्ण आंग भरून लावायचे पु्हा पाणी ओतायच त्यावरून अ ट म्हणजे असंच कराय. पण आता नाही नॉर्मल हा एकदम मेकअप खराब होईल. आपल्या रूढी परंपरा आपण जपतोय पण एकदम म फॅशन मध्ये करतोय सगळ्या गोष्टी. हा ना आणि हो चांगलं वाढतं हो चांगलं वाढत. एन्जॉयमेंट होतो आणि लग्नात पण एखादी साडी सकाळी घातली की अ संध्याकाळपर्यंत तीच साडी राहायची पण आता ती नवरी कमी बदलते ती नवरीची मम्मी नवरीची बहीण दिवसभर साड्या त ते आपण लग्नाला नाही फॅशन शो ला गेलोय असं वाटत असतय.
आता तर प्र -प्री वेडिंग शूट पण होऊ होऊन घेते हे की नाय. हो पहिला आधी नाही हा. हो होत नव्हता पण आता प्री वेडिंग शूट पण होतय आणि अ म्हणजे काय काय करत होते डान्स वगैरे काय पोज वगैर म्हण अस म्हणजे वेडिंग म्हणजे आता पहिला ना कमी खर्च होत
आधी भेटत नव्हते नवरा नवरी एकमेकांना बघत नव्हते पण आता अस सर्रास लग्नाच्या मंडपात जाईपर्यंत फोनवरच असतात. किंवा भेटतच असतात बोलतच अस तिथं जायचं इथं जायचं कॅफेला जायचं ते हे आणि प्र तेक गोष्ट मॅचिंग पाहिजे हा लोकांना.
हो तेच ते ना हम्म.
त्याच कलरची माझी साडी पण त्याच कलरची प्रत्येक गोष्ट ह्या लोकांना मॅचिंग पाहिजे. थीम नुसार जातात प्रत्येक गोष्टीत थीम.
हो हम्म पण पाहुणे वगैरे आले ते बघून मग बरं वाटायच आपल्याला हे की नाय आणि त्याच्यामध्ये ते बघा डीस वगैरे जेवायला ते प्रकार प्रकारणी किती छान छान असतात हे की नाही म
हो हो पण त्या लोकांना हो हो त्या लोकांना अ आता आधीचे लोक ना लग्न असेल ना तर महिना महिनाभर घरीच येऊन राहायचे. पण आता तसं नाहीये एक दोन तीन दिवस आधी येतात लोक म्हणजे लोकांकडे टाइम पण नाहीये. आधी महिनाभर लग्न घर म्हणजे ते महिनाभरापासून वाटत होत सगळी तयारी करायला वगैरे येत होते. आता आपण जेवणच बाहेर देतोय जेवणच बाहेर कटरिंगस वाल्यांना देऊन टाकतो सगळं मग तेच लोक बनव त्यात ना आपण कधी गहू चालतोय ना ग तांदूळ वेचतोय. सगळ्या गोष्टी कारण आयत्या भेडताय ना आधी सगळ्या लोकांना बोलवाय मंडप टाकायच हो हो सगळ्या गोष्टी लोणचं पापड वगैरे आधी महिन्यापासून तयारी राहायची पण आता नाही. घरातल्या घरातच सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात तरी आपल्याला फक्त आ हो हो मॅरेजला कारण लोकांकडे टाईम नाही आहे ना. टाईम नाही आहे पैसा असला तरी टाईम नाहीये.
हो तेच की.
जेवढं लवकर उरकता येइल तेवढं लवकर उरकून ते टाकतात मग आपल्याला पण ण म्हणजे आपल्याकडे पण टाईम नाही की आपण त्यांच्या घरात जाऊन महिनाभर राहू शकतो असं सगळे मिळून शॉक पिंगला वगैरे जायचे पण आता तस नाहीये ते ते लोक करून घेतात.
हा तेच ते ना. आणि म्हणजे ते म्हणजे आपल्याला आता काय सिस्टम चालय पहिल्या तर आधी कंगुपत्री एका घरी देऊ घेऊन जायची आणि इन्व्हाइट करायचा. आता कोणकोण म्हणजे फोनवरच व्हॉट्सअपवर टाकवून देतात की हा या तुम्ही हा. लग्नाला यायचे असं सांगतात म्हणजे तो म्हणजे अस झाय की बस आता फक्त तो ऑनलाईन ऑनलाईनच रिलेशनशिप चालाय फक्त. म्हणजे एकदम आपलं रिलेटिव्ह असं झालं.
प्रेमच ऑनलाईन झालं हे कार्डच तर हो जमलं तर या. जमलं तर या, हो हो जमलं तर या असं जास्ती फोर्स करत नाही आधी कसं नाही तुम्हाला यावंच लागेल. तुमची गरज आहे तिथं यास तुम्ही भले रा त्यांची गरज राहू ना राहू. म्हणजे खूप प्रेमाने ते बोलवत होते आता काय फक्त या एखादा कॉल करतात का पाठवल्या त्याच कार्ड वर यायचे आधी लोक घ घरी द्यायला जायचे पत्रिका. आणि स्वीट घेऊन जायचे जाताना. पोरीच्या घरी बहिणीच्या घरी वगैरे अस जात तसल की माझ जवळचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना सर्वांना कार्ड देताना स्वीट पण घेऊन जायचे. आता फक्त कार्ड व्हॉट्सअपवरच येतात. स्वीटचे तर लांबचेच गोष्ट आहे आणि मॅरेज झाल्यावर पण स्वीट द्यायचे, गिफ्ट द्यायचे. आता ही सगळी परंपरा कमी व्हाय लागलीय पण आधी जे होत ते बेस्ट होत.
बेस्ट होता हा म्हणजे काय पहिला गावी लग्न वगैरे ठरत ठरवायची आणि गावी जायचं म्हणजे ते उस्ताइत ना आपण आता काय तर सिटीमध्ये ते छोटे-छोटे हॉल वगैरे बुक करून मग, ते संपून घेत.
हो हो घरात हे लोक मेहंदी सुद्धा घरात करत नाही मेहंदी हळदी त्याच्या त्यासाठी पण हॉलच बघतात.
घरात काहीतरी गोष्टी करायला पाहिजेत ना आपल्या आपल्या पोरांना आपल्या रूढी परंप परा हे सगळं दाखवायला पाहिजे आपली संस्कृती दाखवायला पाहिजे. पोरांना कि हे असं असत हे असं असतं.
हो ठीक आहे हा, चला मग. बर आपल्या चला कॉल करते मी नंतर ठीक आहे चला. बाय.